हॅलो.
हा बोला सर.
हा.
तुमच्या इकडे असा सण वगैरे वेगळा कोणत्या पद्धतीत असतो. एखादा गणपती म्हणा नाहीतर काय असं वेगळं काय अस
इकडं पुण्यामध्ये गणपती मोठा असतो ना गण पती म्हणजे विशेष आमच्याकडे हे असतं त्या मोहल आणि एरिया असं वातावरणचं वेगळं असतं पूर्ण एरियाच किंवा घरातलं.
हा ना.
हा एकदम पूर्ण आनंदमय असत. ऑफिसमध्येबी आम्ही गणपती बसवतो सगळे मधून
हा किती दिवसाचा असतो गणपती वगैरे?
हा आमचा घरी असतो अकरा दिवसाचा पूर्ण
हा.
हा आणि ऑफिसमध्ये असतो सात दिवसाचा.
हो का काय काय ठिकाणी अस पण आहे की बाबा दोन तीन दिवसातच म्हणजे गणपती विस दर्शन वगैरे दीड दिवसाचा गणपती.
ईतबी बसवता बरिच लोक आणि कोकणात कोकणातली लोक पाच दिवसाच असतो कोकणातल्या लोकांचा गणपती. हा त्यांच्यासाठी तर खूप मोठा सण आहे पाच दिवस ते प्रॉपर सुट त्या घेऊन जातो इथनं.
हा ना.
हम्म पाच दिवस त्यांच्या प्रॉपर सुट्टे असतात पूर्ण फॅमिली तिकडे जाते. पाच दिवस गणपती करूनच येणार तिकडून.
ह हो त्याच एवढं गणपतीच असतच ना ते डेकोरेशन. म्हणा त्याचे पदार्थ वगैरे बनवून म्हणा ते.
हा ते डेक कोरेशन तर आठ दिवस चाल तर आठ दिवस पहिलेच डेकोरेशन कराचं डेकोरेशन करायच. ते मग सामान काय बनवायचं मग ते कन्सेप्ट चेक करा. काय नाही बनवायचं काय नाही. मग त्यानंतर डेकोरेशन करा. मग ते गणपती आला की खूप छान वाटतं गणपती खरंच गेल्यावर खूप. असं वाटत रे कोणीतरी घरातून गेलंय आणि कधी येईल तो व्यक्ती हे असं.
म्हणजे आपल्याला खरच त्यावेळेस त्या गोष्टी अशा जाणवतात की म्हणजे आस त ना घरी कोण पाहुणे आले गेले की कस आपल्याला दुःख वगैरे होतं घरी वगैरे जास्त लोक असले. आणि एकदम गेलं की उदास उदास वात तसच सेन गणपती गेल्यानंतर होत हे ना.
हो हो तुम्ही बसवता का गणपती.
हो आमच्या इथे पण असतो आमच्या इथे पण दहा दिवस म्हणजे जोपर्यंत त्याचे देवस असतात ना. एखा नऊ दिवस असतो एखा दिवस दहा असं हां तसं असतं पण आमच्या इथे पण भर पूर डेकोरेशन ते गे गौऱ्यांच वगैरे असतं ना. ते भरपूर असत आमच्या इथे हम्म.
अच्छा मग तुम्ही तुमच्या घरी गौऱ्या पण बसता का?
हो गोऱ्या पण बसवतात आता आणि आमच्या तर घरी म्हणजे मोठ फॅमिली असल्यामुळे आमच्या दोन असतात.
मग जर वर्षी. बाळा. हा बोला काय.
ह आणि गावाकडे आमचं गावाकडे हे सगळ्यात मोठं अस त दिवाळी.
हम्म हम्म हम्म.
हम्म म्हणजे गावाकडे कसं जळगावला आम्ही गणपती एवढं नस त क्रेज गणपतीचा.
हा.
नॉर्मल असतं म्हणजे.
आणि असं तिथलं दगडूशेठच वगैरे डेकोरेशन खूप असतं का.
हा डेकोरेशन गावामध्ये बी बघण्यासारखं असतं रात्रीच्या टायमाला. ते ते म्हणतो ना आपण ते. चित्र वगैरे ते नाक-नाटक सारखं अस त बऱ्याच ठिकाणी नाटक साजरीकरण असत. कितीमध्ये बरेच लोक जातात फिरायला म्हणून गणपती बघायला म्हणून चला म्हणून रात्रीला.
म्हणजे जरवर्षाचं डेकोरेशन पण वेगवेगळं असतं का.
हा बघ आणि पाच ते मानाचे गणपती आहे. त्यांचं पण विशेष असतं सगळं.
म्हणजे अ तिथं मानाचे असतात का अजून खाली.
पुण्यामध्ये टाक प हा. नाही पुण्यामध्येच आहे ना ते पाच मानवच्या गणपती आणि सहावा मग दगडूशेठ दगडू छट पाच मानाच्या गणपतीमध्ये पण नाही आहेत. हम्म तर इथेच महत्व आहे पण ते सव्या बरोबर येतो गणपती. ते खूप जुने जुने आहे मॅडम ते दीड ह हा दगडूशेठ सहा नंबरला आहे तो. बाकीचे गणपती खूप जुने जुने दीड दीड दोन दोन वर्षापूर्वी बसवलेले. हम्म हम्म.
ते बसवत तस बसवतात का?
नाही त्या आपण जस बसवतो तसच मंडळाच गणपती तस बसतो ना. तसच बसवता ये लोक बी फक्त त्यांना मान आहे. मानाचे गणपती म्हणतो ना आपण.
हा हा हा.
म्हणजे ते जेव्हा मिरवणूक निघते ना. पूर्ण सिटीमध्ये विसर्जनासाठी तर त्यांना पहिले मान असतो ते गणपतीप पुढे असतात सगळ्यांच्या पुढे.
हो का आणि ते विसर्जन कुठं करतात गणपती.
इथं न नदी आहे मुळाा मोठा नदी आहे ना इथं.
आहे का?
हा आणि इथ आमच्या आडंदीला इंद्रानी.
हा हा हा.
पण ते बऱ्याच ठिकाणी आता इंद्रायणी बी. त्यांना ती मध्ये करू देत नाही त्यांनी होत सारखं केलेलं असत. आणि पी सीएमसीचे नगरपालिकेचे लोक असतात. ते त्या त्याच्यामध्ये ते त्या कुंडमध्ये वीस सर्जन करायला होतता आणि त्यामुळेळ त्या सगळ्या घेऊन जात त्यांचं म्हणणं की नदीमध्ये केलं तर नदीच पण पाणी खराब होत. आणि मूर्तीचा पण अपमान होतो.
हो ना ते परत कसं प पाणी वगैरे कमी जास्त झालं क ते सगळ्या मर. त्या बाहेर वगैरे येतात आणि ते म्हणजे हेच. नाही एवढा पण सात आठ दिवस करायचा आणि मग ते परत होऊन जात.
बरोबर पण नाही वाटत. ते मूर्त कशच दिसतात त्या मधे मधे हम्म मोदी तर एकदा ते लालबागच्या राजाचे नाही का? हम् राजाचे.
हा हा हा.
ते मूर्ती आता साईडला वगैरे आली होती ते दाखवत होते. हम् म्हणजे अ न्यूजला पेपरला वगैरे पण ते आलं होतं.
अच्छा.
हम् तेव्हा बघितलं तर मग त्याच्या म ते तसं करत असतील का आता. मग ते तस तर तसं पण चालते की घेऊन घेऊ घेऊन. जाऊन मग परत याच आणखीन हे करून.
हा मग ते त्यांना विचारलं तर ते म्हटलं आम्ही त्याची मूर्ती नाही बनवत परत.
हम्.
पण ते तिथंचच भा ते स्टोरेज आहे त्यांचं. पी स एम सीचा. हम्म मूर्त्यांचं ते सांगालना सांगतील पण त्याच परत मूर्ती बनवतील.
हो ना.
हम्म आणि गावाकडे गण दिवाळी मोठ असतं गणपतीपेक्षा. ह. फक्त गावाकडे कसं असतं ते सगळे असं लोक फटाके वगैरे फोडत नाही जाअसत. का कारण की प्रत्येकाच्या घरामध्ये त्या वेळेस क कापूस असतो ना आलेला. मग आपल्या घरी नसलं तरी पण शेजार्याच्या घरीदा आहे आग लागली तर काय करायचं. त्याच्यामुळे पटाकडे फोडत नाही पण मग दिवे्य खूप लावता. पूर्ण गाव असं दिव्यांनी भरलेलं असत असं वर ती गेला ना टेरिस वर कच्ची वर. तर पूर्ण गावामध्ये अस टेरिस वर्ग दिवे, दिवे लावलेलं अस तर खूप छान वाटत
का त बा काय कराय या स ते अस खच.
त्येकाच्या घरी फराडाचं असतं सामान.
हो, हो ते काय गणपती ला वेगळच
त सिटी मध्ये एवढं नाही ना बनवत लोकं रेडीमेड घेऊनात ते गावाकडे कस स्वतः बनवता सगळी
हो, हो आम्हाला ते बनवलंच लागत सगळं इकडे गावे कि ते सगळं बनवायचंच
ह
आणि ते सगळं पदार्थ म्हणजे कसं होतं आपण पण म्हणजे असतच ना त्याच्या निमित्तां म्हणजे घरातलं लोकांना खायला वगैरे भेटत मग थोडाफार असा जास्त फक्त दिपवाळीला कसं भरपूर करावं लागतं तसं हे्याला नाही एवढं थोडं फार
आत्या किती वेळा सांगितलं तर तसच
आता आम्ही इथं पुण्यामध्ये आम्ही स्वतः बनवतो दोघंजण
माझे कुठ राल खुश एक जा ह
म्हणजे आम्ही पण विकत नाही ना आम्ही
आत्या तिकडे जावा की हो आ निवडा करा म राहिलेला एक कॉल मी नंतर करेन ह किती मिनटे झालेत बघा बरं
आठ मिनिटं झाले अजून दोन मिनिट बोलून घेऊ
हा, हा चालतय एक राहतोय ना परत नंतर तुमचा
हा, हा एकला राहील तो पण लगेच संपून टाकू म्हणजे तू पण बाकी काय अजून
हा मी थोड्या वेळा फ्री झाली ना की मग मी तेवढा एक करेल तुम्हाला हा म्हणजे मी फोन करते तुम्हाला मग त मी करा
हम्म
मग परत तुमची मेसेस ह झाले ना फ्री किंवा सांगा त्यांना तोपर्यंत कोण असेल तर मग हम् का रात्री कायच
हा ते तर कसं तुम्हीच तुमच्या गप्पा चांगल्यावर रमतील दोघ टीच असल्यामुळे
होय काय म्हणजे बोलायला हे तरी राहील ना चांगली गोष्ट
कार्ये ॲप वाले इंटर केली अ
कोणाचे एका म्हचे ते हा इच का
हा म्हणजे टीचर रिलेटेड क्वेश्चन विचारले अ्या अद्यापण काय अस तर तुम्ही मला टीचर बनवण्याच का आवट वगैरे, वगैरे असं क्वेश्चन विचारलय हो मुलांना कसं शिकवता हम्म
हा, हा, हा हेथ जास्त प्रायमरी स्कूल ला कसं होतं जास्त म्हणजे हे करायला नाही लागतय
ह
फक्त आधी स्टार्टला तर त्यांना ऍडजस्ट करायलाच खूप
हा पण ते मग ते मुलांना हँडल करण मी सोपन लहान उलट लहान मुलांना हँडल कर ना जास्त पटीनं तेे रडतात हो त्यांना रागू शकत नाही नाही तर मग ओरडणार बडबड करणार
हो आणि घरी पण जाऊ सांगतात पालकांना वगैरे मग त्याच्यामध्ये त्यांच्याशी जास्त असं काही हेच करायला येत नाही. बोलताच येत नाही त्यांना. पण स्कूलमध्ये जी मज्जा असते ती म्हणजे खूप छान असते म्हणजे काही गोष्टी अशा राहतात ना मुलांच्या पण
हा ते आपण म्हणतो ना इनोसंट पण असतो मुलांमध्ये तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण सगळ्या इनोसंट लहान लहान मुलांमध्ये आपण ते एकदम छान वाटत असेलं उलट.
होय. बोलणं वगैरे पण छान असतं.
हा आता हे सुट्टटया लागल्या की म्हण ते अरे घरी बोर होत. ते पोरांचं किलबिल हे ते त्यांचे आवाज सवय पडून गेलीये. घरी बोर होत असं म्हणत होती मे महिन्यामध्ये.
हा ना ते सवय लागून गेलेली असते त्यांची.
हा हा.
चालेल झालेच आहे. ठेऊ का मग?
हा ठीक आहे मॅडम. हा चालेल चालेल. मी लगेच करू ना?
हम्म.